हॅलो
हा. आवरलं
चालू आहे बघा
अगं पहिला अंग पूस आता ती काय केली सांगा बाथरूम जाऊन मो बादली भरली होती त्या बादलीत जावून बसाय
गरम व्हालय, गरम व्हालय
कुठल गरम अहो सर्दी आल्या आधीच तिला आता ओरल त्यांनी आल्यात आता लगे होतंय सर्दी आता अर्ध तास जवळ जवळ बसली बघा मी पण बस ते बस म्हटलं मग
होय माझ पण एक कस्टमर आल सगळ अर्धातच ठेवायला लागतय.
होय.
कोण तर कोण तर आल की
भाकरी झाल्या?
आले एक राहिले आता त्याने आलेत तसच बारिक गॅस केला. बारीक गॅसवर पचत नाहीत भाकरी
होय. मोठ्याच गॅस लागतो. हम्म हम्म हम्म हम्
झाले एक शेवटची हाय. त्यातली पण आता राहतात. भाकरी
हम्म
मग
आणि काही नाही बघा तुमच्याशी बोलायचं नादात हो तुमच्या तुमच्यासोबत बोलायच नादात तांदळात पाणी ओतून ठेवले खरं गॅसच लावले नाही. बघा अस होत ते काय झालं ही एकदम आली ही एकदम आली अंगो लं घेवून मग तिजी कपडे नुसता काढलो तेवढ्यात तुमचा फोन वाजला. म्ह तांदळाकडे लक्षच नाही. आहे हळूहळू मी हळूहळू करते बघा दिवसभर चालूच असतय एक एक एक अजून कपडे झाले नाहीत. कपडे मशीनची धुवून झा नाही आई असते की आई म्हणजे मम्मीच घर इथंच आहे. इथच म्हणजे पण एक पाच सहा किलोमीटर वर आहे.
मग तिला जाताना सोडून जातय आणि येताना घेऊन येताय.
हा त्यानी हेनी आल्यांत ऑफिस मधून तिला घेऊन येतात. मग तेच मी तुम्हाला म्हटलं ना मी कॉल करणार आहे थांबा. तेच मम्मीला कॉल करून सांग म्हणलं तु ती आलेली ना इकडं अ मग तिला सांगत की तू जाता-जात तिला घेऊन जा तेच सांगेल मम्मीला पहिला कॉल केलेली तर ती निघून जायची.
हा हा हा
अस
चालेल आता झालंय आता शिवायला बसायचं जरा आवरून आता जेवण खाऊनच बसायचं. मिस्टर पण येतात
हम्म हम्म हम्म
हे हिचं चालुय फोन साठी
हा मग ती पण भूक लागली म्हणत होती, जरा भात लावली चपाती आहे, आमरस आहे, दूध आहे तर दूध भात खाईल, मगाशी क चपाती आणि आमरस खाल्ली ये सकाळी नाष्ट्याला
हा हा
आता दूध - भात तिला देणार
मग तुमचं पण शिजर शिजर झाल्या म तुम्हाला चपाती वगैरे काही प्रॉब्लेम होत नाही?
अ जर असं ते गॅसचा प्रॉब्लेम होतोय ताई
हा मला पण तेच आहे गॅसच होते चपातीन, होय काय करायचं म्हणून भूक लागते त्यामुळ खायलाच लाग
होय
माझं म्हणजे पहिल्या डिलेवरीत एवढं काही मला त्रास होत नव्ह ता पण ये दुस सऱ्या अन् तिसऱ्या डिलिव्हरीत म्हणजे एकदम जास्तच म्हणजे पोट असं गच्च होतय.
हा मला मला तर ही ही एकटीच आहे खर मला इ तका त्रास झाला माहिती ये डलिव्हरीत लई त्रास झालाय आओ लई म्हणजे मला कं कम्प्लीट बेडरेस्ट होती त्याच्यानंतर पण मला खूप त्रास झाला.
हा हा
म्हणजे अक्षरशः डॉक्टरांना मी असं रडत रडत बेडवर झोपले मी सांगितलं की मला सि सेक्शनला घ्या म्हणून मग घरातलेच सगळे सांगत होते नाही राहू दे नॉर्मल होत असे उद्या सकाळपर्यंत वाट बघा असं मग मॅडमना मी विचारले म्हटलं किती वेळ लागेल, मॅडम उद्या सकाळपण पण होशील नाही म्हंटलं मला एवढं काही दू खण मला सहण नाही होणार, मी मरून जाईन
मॅडमना सांगितले, मॅडम पटकन मला सी सेक्शन घ्या म्हणून. मग बाहेर कुणाला विच गेलंच हा थांब एक मिनिट. काय नाही तुझं टॉवेल कुठे आहे, टॉवेल.
माझं तर कसं झालं, माझं झालं असतं नॉर्मल, मी म्हणजे काम वगैरे सगळं पूर्ण नऊ महिन्यापर्यंत चा केलेले
हम्म
पण कस झालं माहिते अ ते ते इनिमा म्हणून करतात कि, ते औ दिलेले मला.
हा.
म्हणजे जरा असं ते. खोट खालचं वाप कोण फडशी वगैरे पुसलेली, त्याच्यामुळे ते औषध दिलेले, जरा जरा पोटात दुखल म्हण.
हा हा हा.
मग त्यांनी ते डॉक्टरांना चेक करायला गेल्यावर त्यांनी औषध दिले, ते पहाटे च उठून प्या म्हणून. दुधाच घालून मग ते पिऊ काय नको पिव काय नको मनात पिलंच असच पहाटे च उटून. मग तेच मग तेच. पिल्यावर का नाही म्हणजे, असं सगळं म्हणजे, संडातला वगैरे सगळं असं, पाणी वगैरे सगळंच जाय लागलं अंगावरन.
हा.
मग ते डॉक्टरांना दाखवाय गेल्यावर त्यांनी ऍडमिटच करून घेतले.
हम्म हम्म हम्म हम्
ऍडमिट करून घेतल्यावर बघितलं संध्याकाळ अकरा वाजता गेलेलं संध्याकाळ पाच सहा वाजेपर्यंत बघितले वाट आणि म्हणजे त्यांनी अ अ.... बाळ संडास केलाय म्हंटलेत, आणि सी शिकषणच करायला पाहिजे म्हटले.
हम् हम हम
मग ते पहिलं सीझर असल्यामुळे बाकीच पण मग सी सीझरच होत.
हम्म बरोबर होय.
मग ते केलंय तसतस आणि दुसरी डिलिव्हरी पण कणी म्हणजे लगेच पहिले झाल हे मोठी पोरगी एक वर्षाची होती तेव्हा मला लगेच राहिलं ना
हम्म हम्म हम्म हम्म
मग ते खाली पण सिजर असल्यामुळे खाली पण होत नाही म्हटलीत.
हम
त्यामुळे ते पण ठेवलं मग ते लगेचच हे झालं.
हम-हम-हम्म-हम-हम
तीझी पण डिलिव्हरी म्हणजे म्हणजे दुसऱ्या डिलिव्हरी ला म्हणजे मला कळा भरपूर होत्या पहिल्या नव्हत्या. पण दुसऱ्या डिलिव्हरीला कळा भरपूर हुत्या अजू पंधरा दिवस कमी होते तरी पण कळा असं म्हणजे मला थांबण जालातं रात्रभर कळासन करालतो. म्हणजे नॉर्मल होईल या आशे चला आव पण झालंच नाही ते शिजरच म्हणली आणि माझ्या मुलींना कसं केसं पहिल्यापासून जास्तच हाईत. जन्मपासून केसं जास्त पैशेच नाई
हम्म! त्यामुळं मळमळन्याचा पण त्रास.
मळमळ्याल पण आणि म्हणजे डॉक्टर कावले की म्हणजे आम्ही इथून कोल्हापूरला जायचं म्हणलेलं डिलिव्हरीला
हम्म!
पण राहू दे म्हणले मला त्रास होत्याल बघून मिस्टर म्हणले जाऊ देेत पैसे इथंच नीव्या म्हणलेत. दोन तीन दवाखान्या ठरलं कुठं काय कमी म्हणजे आता हे तर पैसे तर जास्तच घेतात शिजरला. मग कमी घेतील म्हणून चौकशी केले का कमी घेतलीच नाही म जाऊ दे म्हणले. मग खाज फ्री मध्येच केलं.
हम्म-हम्म-हम्म-हम्म!
मग ते डॉक्टर कावले, टायमात घेऊन आला म्ह बरं नाही तर म्हणजे असं टाक्यातून केस बाहेर आलेलं असं म्हणालतीत. बाईचा जीव गेला असता म्हणून. धुतल्यालाच होत ते पिल्लु ठेव जा. मग झालं.
हम्म-हम्म-हम्म!
काय रडाय लागलंय काय?
हां मोबाईल पाहिजे आणि काहीतर काहीतर पाहिजे. हे नको जे हातात तिनं घेऊन याय हे सगळं तिज्या हातात पडतंय अहो
होय.
आणि काय चाललंय? हॅलो! हॅलो! हम. हॅलो! हॅलो! हॅलो